हॅलो.
हॅलो. हा आता येतोय का आवाज? हो येतोय की.
म आज जेवायला काय बनवताय.
आज अ भाजी, पोळी, खोबऱ्याची चटणी. अजून नाही. उपवास आहे ना. त्याच्यासाठी भगर, खोबऱ्याची चटणी हे सगळ.
हा.
हा गर्भान व्हायची आणि
अच्छा, भगर. उपवासाला खातात ना पण ती. तुम्ही उपवास सोडायला पण खाता का.
नाही सोडायचं नाही एकादशीला ना मग ते दोन्ही टाईम असत ना.
अच्छा. ओके ओके. हां हां हां.
हा माझ्या सासू-सासऱ्यांचा उपवास आहे.
अच्छा. ओके. म्हणजे ते आम्ही आषाढी करतो जशी की बाबा आज घरा दिवसाची सोडायची. ही रेग्युलर एकादशी झाली ना, पण म्हणजे पंधरा पंधरा दिवसानी येते ती.
हो मग तेच आहे ना.
अच्छा, हां हां हां, ओके.
आज एकादशी ना, व्हंय गं? त्याच्यासाठी मग रात्री नव्हतो, सकाळी साबुदान घेऊन जातात.
अच्छा, ओके.
तुम्ही काय बनवणार, तुमच्या आई बनवत असतील ना?
नाही मीचं, मी आणि आम्ही दोघंच राहतो ना, मग आता मी काय आता आज सकाळीच्यान आख्खा मसूर केला होता, पण ऍक्च्युली रोजचं तो प्रश्न पडतो की जेवायला काय बनवायचं? तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो ना, भाजी भाकरी, भाजी चपाती, वगैरे खाऊन कंटाळा येतो. त्याच्यामुळे काय जेवायला बनवायचा हा प्रश्न नाही, आता मी भाजी पण नाही आणली. खर बोलते, बनवायचं काहीतरी.
हां.
वगैरे असं रात्रीचं जेवण आपण मोस्टली हलं
हां, हो ना.
तुमच्याकडे खिचडीभात फेमस आहे ना? त्या ह्याच्यामध्ये तुम्ही खानदेशमध्ये येता कि विदर्भामध्ये येता, खानदेश ना?
खानदेशमध्ये, खानदेशमध्ये. खानदेशमध्ये येतो आम्ही, इकडे कधी आले नाही का? हां.
नाही ना तो पट्टा बघायचा आहे मला मी कधी आले नाही त्या साईडला. नाही, नाही, नाही, खांदेशला नाही कधी. म्हणजे माझी एक फ्रेंड आहे खानदेशची, पण ते कसं मुंबईमध्येच राहत ते ना त्याच्यामुळे इथेच मोस्टली आम्ही भटतो वगैरे माझं, तीचं लग्न असे तेव्हा जायचा असा विचार चाललाय आमचा, आता कधी करते लग्न काय माहिती?
यायचं ना, छान आहे इकडं पण. पण, ऊन-ऊन जास्त असतं तिकडपेक्षा.
तुमच्याकडे कोणकोणत्या प्लेसेस फिरण्यासारखे आहेत? खानदेशी मध्ये काय काय बघण्यासारखं आहे?
इकडं जास्त करून म्हणजे, अं. इकडं म्हणजे, खानदेशमध्ये काय नाहीये, पण अं, वणीगडला म्हणजे सप्तशृंगी देवीचं मंदिर वगैरे हे आहे ना, नाशिक जवळ.
अच्छा. हे नाशिकजवळ आहे ना? मग तुमच्या इकडंन नाशिक जवळ आहे का, धुळ्यावरून?
हां, म्हणजे दीडशे, हा शंभर दीडशे किलोमीटर आहे.
अच्छा, ओके. नाही, नाशिकला आमचं जाणं झालंय. ऍक्च्युली, वर्णीला नाही गेलो आम्ही खरं आमचं दोघं प्लॅन ड्रॉप झाला. आम्ही कारण ते थोडसं लांब होतं आम्ही सुलावाईन वगैरे केलं, मग नंतर आम्ही वन डे ट्रिप केलेली ना, आम्ही काय राहिलो वगैरे नव्हतो, मग रात्री लगेच मागारी आलो, कारण आम्हांला कसं घ्यायलाच लागतात ना, इथून नाशिकला जायला मग त्याच्यामुळे आम्हांला असं काही खास वेळ नव्हता, की वणीला वगैरे जावं कारण तिथून वणी लांब पडतं मला वाटतय. नाशिक वरून पण, प्रॉपर नाशिक सिटीमधून, हां. तिकडे मग तुम्हांला पण ते जवळ, तुम्हाला जवळ आहे, व-वनीचं मंदिर.
हो, आम्हांला . जवळ म्हणजे अं सत्तर, ऐंशी किलोमीटर काय तरी येतं ते.
अच्छा, ओके. हा, हा, हा. आणि तुमच्याकडचा फेमस पदार्थ कोणताय? डिश वगैरे फेमस डिश जी बाबा धुळ्याला आल की ट्राय करायला पाहिजे असं.
असं आहेज इकडं डाळभात म्हणजे वरणबट्टी वांग्याची भाजी वगैरे ते छान फेमस.
हा. ते वरणबट्टी तुम्ही कस खाता मी खूपदा यु ट्युब वर बघले ऍक्च्युली मला वेगळ्या सं खायला वगैरे खूप आवडतं. मग मी यु ट्यूबवर सर्च करत असते कोणकोणत्या नवीन डिशेस प्रत्येक स्टेटच्या तर मग तेच तुमच्या इकडचं असं बघितलं मी तर तुमच्याकडे वरण बट्टी आणि डाळ वांग खातात ना मग ती बट्टी आणि वरण एकत्र करून खातात का?
हो - हो डाळ म्हणजे ते एकत्र करून तसं पण खाऊ शकतो. आणि वांग्याच्या भाजी सोबत जास्त छान लागत ते बट्टी
वरणमध्ये पण डायरेक्टली असं वरणध्ये मी डायरेक्ट असं चुरून खाऊ शकतो.
हा तेच- तेच. कारण ती चपातीसारखी नसते ना चपाती कसा आपण तुडा घेऊन खाऊ शकतो त्या बट्टी एकदम गोल असतो ना राऊंड मध्ये असतो ना.
नाही- नाही. मग ती राऊंड मध्ये असते तिला काय करायचं माहिती ये का? असे चार भागात कट करायची आणि तिला तेलमध्ये तळायची ती एकदम क्रिस्पी झाली का ती खूप छान लागते तशी पण.
अच्छा मग बट्टेचं जे पीठ असतं ते गव्हाच असतं ना की वेगळं पीठ करत
हो. गव्हाच गव्हाच आणि त्याच्यात मकाच पण मिक्स करू शकतो आपण म्हणजे असं थोडेस क्रिस्पी सारखे असायला जर म्हणजे प्रॉपर इकडचे लोक असं लग्नामध्ये व घरी जर बनवतात ना.
हा.
तर त्याच्यामध्ये मक्काचं पीठ वगैरे टाकतात. असं थोडस जाड सर दळतात आणि त्याचे बनवतात. हो.
मक्याचं पीठ आणि हे पण असतं का डाळ वगैरे पण असते का डाळीचं पीठ वगैरे?
नाही - नाही - नाही - नाही. तसं काही नाही. आणि आपण घरी बनवतो तर घरी फक्त गव्हाच्या पिठाचे बनवायचे राहिले तर त्याच्यामध्ये मीठ, हळद, जिरं, ओवा. आणि थोडीशी तीळ पण टाकू शकतो ते पण छान लागत.
अ अच्छा आणि मग ते मळायचं ति कणिक सगळी मळायची आणि त्यात राऊंड करून उकडायचे.
हो आणि त्याच्यामध्ये थोडसं गुळ टाकू शकतो. आपण थोडस गोड वा येण्यासाठी ना गुळ टाकत गुळच थोडं पाणी करायचं म्हणजे आ आपल्या आवडीनुसार जर आवडतात असेल तर टाकायचं छान लागतं पण हा.
हा मी खूप आधी केली होती. अ पण ना ते एवढी काही खास नाही लागली. आणि म ती तळायला पण अंदाज येवडा यचा घे तळायचं वेळ लागतो ना त्याला.
हॅलो
हॅलो तळायला वेळ वेळ लागतो ना हॅलो
नाही एवढं नाही म्हणजे थोडा मीडियम-मीडियम गॅस ठेवायचा हॅलो नाही मीडियम गॅस ठेवायचा अ आणि मग तळायचं आता येतोय का
अच्छा ओके हो-हो मला येतोय आवाज तुमचा अच्छा हा नाही-नाही मला तुमचा आवाज येत
हा मिडीयम गॅस बर मिडीयम गॅस ठेवायचा ते तेल गरम झालं का मग त्याच्यात थोडस अस क्रिस्पी होईपर्यंत तळायच आणि जर हाय फ्लेमवर जर तळल ना तर अशे मध्ये कच्चे कच्चे राउन जाते ती आणि बाहेरून असं क्रिस्पी होऊन जाते तस पेक्षा थोड मिडीयम ठेवला का तळल्यावर खूप छान लागते
हा-हा -हा-हा मी करून बघेन आता उद्या वगैरे पण ऍक्च्युली कारण मला पण मी बरेचदा ऐकलय की वरणबट्टी चांगल लागत म्हणून आणि वांग्याची भाजी तर रेग्युलर सारखंच करणार ना वांग कसं करता वांग्याची भाजी कि वेगळा काय प्रकार आहे तुमच्याकडे
नाही वेगळ अस काही नाही अ म्हणजे त्याच्यात बी ज्याला जस आवडत तस बनवतात काही जण त्याच्यामध्ये बटाटे अ आणि टमाटर टाकून पण बनवतात आणि काही जण भरलेली वांगी बनवतात ते थोडे
अच्छा ओके हा-हा चालेल ते तर आहे
हा वांग्याच्या भाजीमध्ये आधी शेंगदाणे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार चटणी काळा मसाला अ कोथिंबीर टाकू शकतो लसूण जिरे मोहरी वगैरे ते अस काढून मिक्सरमध्ये काढून आणि वांगी अस चार भाग मधून चिरायचं भारली वांगी बनवतो तेव्हा
काळा मसाला-काळा मसाला तुमच्याकडे कसला असतो म्हणजे काळा मसाला नेमका काय बनवता तुम्ही
खडे मसाले राहत ना खडे मसाले जस कि लोंग वगैरे ते फूल वगैरे ते राहत ना अ ते घे ते राहतं त्याच्यात प्लस खोबऱ्याच की खोबऱ्याच किस ते भाजून टाकलेलं राहत आणि अ धने असतात ना ते भाजायच आणि ते सगळं आम्ही चक्की वरून दळून आणतो
कांदा वगैरे नाही ऍड करत का कांदा लसूण
नाही कांदा लसूण वगैरे नाही ऍड करत कारण कधी- कधी तो मसाला ना लवकर खराब पण होतो त्याच्यामुळे आम्ही तरी म्हणजे ज्याला ऍड करायचं असतो तो करतो पण आम्ही तरी नाही करत म्हणजे माझी सासू जशी बनवते त्याच्या कृपनी.
आच्छा हां हां. नाही का कारण काळा मसाला मी ऐकलंय बरेच वेळा, तर मला काय वाटयचं काळा मसाला म्हणजे ते भाजून वाटण कर तर ना अं जसे की अं कांदा भाजतात टमॅटो भाजतात आणि लसूण वगैरे भाजतात आणि मग त्याचं वाटण करतात. ते काळं वाटत ण असं मला वाटलं.
हा ते पण असतं ते अं चन्याच्या भाजीसाठी बनवलं जातं आणि हा जो मसाला असतो ना, हा आपण रेग्युलर म्हणजे रोज खिचडीमध्ये भाज्यांमध्ये हा कोरडा असतो म्हणजे जसं आपली लाल चटणी असते ना तसा
हा हा हा मग तुमच्या चटणीचा रंग लाल असतो की काळा असतो?
हं लाल असतो चटणीचा आणि काळा मसाला म्हणजे गरम मसाला काळा मसाला असतो ना
हा हा.
गरम मसाला असतो ना तसा दिसतो तो काळा मसाला.
अच्छा ओके ओके.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
बाकी तुमची
हॅलो. हॅलो आवाज ब्रेक होतोय तुमचा.
हो तुम्हाला आवा हॅलो.
हा आता यायला लागला आधी ब्रेक होत होता.
अच्छा हा. तुमच्या इकडनं धुळ्याकडून अं ती इंदोर जवळय का म मध्यप्रदेश?
. नाही तिथून तरी तीनशे साडेतीनशे काहीतरी किलोमीटर आहे तीनशे साडेतीनशे हाय वाटतं.
अच्छा मला वाटलं की तुमच्या इकडनं धुळ्याच्या बॉर्डर वरून जवळय. तुम्हाला कोणती बॉर्डर लागते मग धुळ्याच्या इकडे बाजूला तुम्हाला?
धुळ्याची. आम्हाला काय इकडं कोणतीच नाही बॉर्डर लागत. बॉर्डर डायरेक्ट एम पी ची लागते पुढंय.
हा पण ती बरीच पुढय. हा तेच तेच तेच म्हणजे तुमच्या इकडनंच जातात मोस्टली इंदोर वगैरे साईडला ना.
हो इकडंनच जातात.
अच्छा आणि मग नागपूर तुमचं कुठल्या साईडला कुठल्या भागात पडतं?
काय?
नागपूर नागपूर तुम्हाला जवळय की लांबय?
. खूप लांबे धुळे इकडं हो इकडं नाशिक मालेगावय ना
हां.
जळगाव, चाळीस गाव वगैरे ऐकलंय का?
हो ऐकलं ऐकलं हा हे ऐकलं मी पण नेमकं हा हा. आणि नागपूर एकदम अपोजिट साईड ला का? तो रस्ता वेगळा असेल मला वाटतय हा पण ऍक्च्युली आम्हाला कस विदर्भ खानदेश एका साईडलाच होतं ना आमच्यासाठी कि बाबा विदर्भ आणि खानदेश अं हे झालं. त्याच्यामुळे असं वाटतं की बाजू बाजूला तुम्ही लोक असं वाटतं आम्हाला.
अच्छा, पाच मिनिटं कॉल करते.
हा हा ठीक आहे.
हॅलो.
हॅलो. हॅलो, हॅलो.